बोल काय बोल त रसा का हूं नाही मला धर. बोलकी तू तुला दिली हॅलो
हॅलो!
हा देवल्याशी
नाही अजून तू?
नाही जेवण काय केलं?
जेवण काय आमचं साधच की.
साध म्हणजे काय?
भात, भाजी, भाकरी.
कणी रईवार आहे की आज.
व्हयं रयीवार असल तर मग काय चिकन खायचं.
व्हयं!
अंडी करायचं आता अंडी आणल्यात.
अंडे आल्या की चार रुपयाला एक.
चार रुपया ला एक कुठ सहा रुपयला एक अंडा.
न आल्या, आले, ना चार रुपयाचे.
चार रुपयाची कुठ आल्यात सहा रुपयाेची आली.
घायनीसा.
घेतलो की.
किती ट्रे.
एकच की किती ट्रे घेणार.
दोन घ्यायचे की.
दोन कश्याला लागतात ट्रे एक बाासकी.
हम्म जास्त घ्यायचं खायचं येत नाहीत लवकर.
मग खायलाच एक बास होतय की.
हम् आणि काय?
ह आं
आणि काय चालू आहे वाषय?
आणि काय नाही.
काय प्यायलेस हे?
चचा झाला की तुझा.
झाला की चार वे टाकला
हा बरोबर काय बिस्किट बटर आणि काय खायचं? हम.
कुठल्या बिस्किट?
गुड्डे
ट्वेंटी ट्वेंटी खायच असतय
ट्वेंटी ट्वेंटी नाही की आणयला गुड्डे आणलेले मग गु्डे खाल्लो.
हा किती रुपये?
दहा रुपयेचं.
कुणाच्या दुकानातन?
कुणाच्या दुकानातन नाही आणायला ते ह्याच्यात डिमार्ट मधून आणलेँल. कॅन्टीन मधन रे मामांचा. दहा रुपयालाच होत वाटत ते कितीला काय माहीती?
काय नाही काय?
दूध काढलं काय?
काढल की.
हम् हम्. घालायला कोण गेलं?
पप्पा गेलाय.
केस कट करून आणलास तू?
हम् आणलं कि.
किती रुपये घेतले?
पन्नास रुपये.
पन्नास रुपये
हम्म.
शंभर रुपयाच पेट्रोल टाकून जायचं पैसे जायचे खर दूध लाव जायचे
ह
एवढ्या लांब कशाला जायचं?
हम् ब चांगलं करत्यात.
हम्म गाव गावचे सगळे येतात तिथं आणि आपण तिकडे जायचं.
गावची कुठे येतात?
हम्म
अजून जेवाय नाही म्हणस
आ
जेवल्याशी काय नाही?
एवढ्या लवकर सातला कोण जेवतेय?
दुपारच विचारलो मी न.
दुपारी जेवलाव कि.
आता जेवण
आत्ता जेवण करायचं अजून कराय नाही.
मगाशी तर झालं म्हटल्या शिनो.
झाल कुठं आता करायचं संध्याकाळचं जेवण गरम गरम खायचं.
ह
हम्.
कसलं करताय.
आज काय आज रविवार, संडे सुट्टी अंडी. करायची आता अंडी घेटल्यात, जेवणाला कस सुट्टी असेल.
हम्म.
घरातली माणसं कुठे जाऊ दे जेवणाला सुट्टी दिल्यावर.
नाही घेऊन जायचं की पिशल्यां ला एक दिवस.
हम्म, पैसे कोन द्यायचे ते फिचल्याडवाल्याला.
काय लग्ना ची लग्ना पार्टी बी द्याय नाहीस.
हो, आता पोरग झाल्यावर.
हा.
ह पार्टी आणि काय द्यायचं.
हम्म हम्.
तुमच्या चालू असतात की पार्ट्या तुमच्या, तुमच्या.
मग यायचं की तिकड कोल्हापूरला जाऊन खयाय कोणी सांगितलं होत.
हम्म.
गावात राहत्या माझ का ती.
हम्म.
काया कर हा हा.
तुम्ही कसली पार्टी केला सा?
चिकन ची.
कधी ते.
ह तेनव. अ गेल्या महिन्यात.
कशासाठी पण. ह्
ते असंच मज्जा म्हजा का एकतीस डिसेंबर.
डिसेंबरहून किती दिवस झाले.
मग गेल्या महिन्यात कुठली गल्ला गे. जून. असेच पार्टी, बेंद्राची. हम् बैला सजूलाव.
पहिलं सजवलं असं खरं आम्हाला काही भेटाय नाही की.
तुम्ही गेल्याशी ना कुठं.
आम्ही कुठे गेलो घरातच होतो की.
बाहेर गेले जाख मग.
नाही. आम्ही घरातच होतो.
माहित ना आम्हांनी, आम्ही रोडार आमला पाहि सजव.
फोन करून बोलवायचा की आम्हाला.
नंबर नको.
घ्यायचा.
द्या द्या नाही सादर कसं घेणार
हम् मागून घ्यायचा द्या म्हणून
हम् स्कीम
देत नाहीतय
आं
नंबर मागितल्यावर देत नाही
अ तुम्ही कावा तिकडे कॉल्हापूर लावता त्याशी आणि कसं देणार नंबर. आता आल्या अशी तिकड
आत्ता गवा बेंद्राला इथंच होतो की अमी
ब
आता मास मासं पकडलं अस खेकडं पकडलं अस ते भटत होत की ते तर दाखव पयचा निववरद.
अ तुमच्या मामान धरणान की आमच्या जास्त मोठा ठिगूर झाले आणि दीड कुलोचा मारल्याने
आम्हाला भेटाय नाही ते बाहेर पार्टीसाठीठी होते ते आमच्यासाठीठी नव्हते घरात
घ्यायचे कि एक पीस अर्धा गोन मासे वाते कि तुमच्यात
अर्धा गुण का आणि काय
मं
हम्म आम्हाला काय होय होत्या का काय
नाही चहा प्यायला येशील
च झाला की
हम अन बाजारला किल्याचे काय
कुठल्या आज बाजारला कुठे जाऊ उद्या आ सोमवारी.
मुंगुरवाडीचा मुंगुरवाडीचा बाजार हो
आज मुंगरवाडीचा बाजारवर
हा
नाही बा आम्ही काय जायना
गयच कि बके असत्यात
हम्म
हम ह
बकऱ्यांचा संकट काय कराय ग
घ्यायच हे कर चांगतलं बागाला
हम्
उद्या येणार काय भेळगावला.
काय कामाय.
फिर आय.
हम् हम किराय कुठं आमचं कुठं ह्या गाडीला तिकीट फ्री नाही
काय
ह्या गाडीला तिकीट फ्री नाही आम्हाला
नाही हाय सगळ्या गाडीच कर्नाटकात ऑल कर्नाटक.
ऑल कर्नाटकात कुठल्या?
बाईकनेच फिरायचं आहे की सगळ्या.
ऑल कर्नाटकात आहे खरं इिथं ही बेळगावकडे डायरेक्ट जाते तिथं फ्री नाही त्याला.
त्या गाडीने जायचं नाही सकाळच्या जायचं साडेसहाच्या.
सकाळच्या साडेसहाच्या बसून कुठे जायचं तेवढा लवकर उठणार कोण?
मी उठतोय की तुम्ही उठायचं.
तू कॉलेजला जायसाठी उठतोस.
हम्म तुम्ही उठायचं की मग.
हम्म
फिरवून बीरून यायचं.
फिरायला जाता व्हय.
ते सकाळ जातय ते महिला आहे त्या अशी निम लागे.
अश्विनी मामीला घेऊन कुठं जातोय सकाळचं?
जात्यात ना संध्याकाळच.
संध्याकाळचं खातंय सकाळच जाईत नाही.
आज आहे आणि सकाळ.
नाही जायलाच.
जायचं तर रोज चुकवायचं नसतंय.
हम्म
हम्म आणि काय?
आणि काय नाही.
हम्म
जेवण झालं मम्मीच?
नाही आत्ता करणार.
करायचं कधी जेवायचं कधी?
म्हणजे सगळं निवांत करायचं असत.
आं
सावकाश कराय जास्त आहे स्पीड कराय जाऊन काय तर पडलं तर मिठात.
हम्म
जेवणात मीठ जास्त पडलं तर मीठ बीठ जास्त पडलं तर?
हम्म
सावकाच करायचं मा आपल
तिला ति लई स्पीड कर ति त्याच्यामुळ काय बी पडू शकतय. म्हणन हाळू. फोन बिन बघून म्हणून ते हळू फोन तेन बघून सगळं. कर्ती. जेवाण तवरस उपाशी मारयच्या बाकीच्यांनी.
लवकर कर म्हणून सांगायचं.
हां
लवकर कर म्हणून सांगायच की?
सांगताना ऐकत नाही आता.
का ऐकत नाही?
काय